ऐकू? हो, हो म्हणजे तुम्ही कशे हे?
छान.
कसं चालू हे बागकाम तुमचं गार्डनिंग?
हा गार्डनिंग खूप सुंदर आहे. आणि आता म्हणजे हो जन नवीन झाडं आता माझ्याकडे ये ना तुम्हाला सांगू का काय झालं. पहिले थोडीशी मोगऱ्याची झाडं होती ना ती थोडी-थोडी खराब झाली होती अं तुम्हाला सांगू ते किती, अं, याचं आपल्याकडे झाडं. तुम्हा सांगा मोगरा आहे, कोरफड आहे, लाजाळू आहे, अपराजिता आहे, बर का? अपराजिता पांढऱ्या कलरमध्ये, निळ्या कलरमध्ये, आणि पिंक क, आणि मिक्स कलर असतो ना, आपला याचा, गुलाबी आणि
गुल हा. म्हणजे गुलबक्षी का? गुलबक्षी सारखा?
हो हो. आणि आणि तशी अपराजिता तीन प्रकारच्या अपराजिता आहेत. आ परत तुम्हाला सांगतो लिली
कुंडीमध्ये लावलेत, का खालती जमिनीत लावलेत?
अ नाही सगळे आपल्या कुंड-कुंडीमध्ये.
कुंडी. हा कारण मी पण कुंडीतच लावते. कारण काय फ्लॅट मध्ये असल्यावर कुंडीच लावावं लागत तर ना का, खाली जागा नसते लावायला. बरोबर
आमचं पण खालचं थोडसं जागा कसं, खालच्या जागेच अ खाली पण आहे समोर म्हणजे आपले जे खालचं रूम आहे ना ते खालच्या हॉलच्या, हॉलमधून पूर्ण हॉलच्या समोर आहेत पूर्ण झाडे लावलेली. अ परत आ, डाव्या उजव्या साईडला, दोन्ही पण साईडला झाडं लावलीत. हा परत तुम्हाला सांगते आपला पूर्ण हो मनी प्लांट आहे, जेड प्लांट आहे, अं लि
जरा हिरवगार राहिला पाहिजे कायम. माझं ना मत जातं ना त पानं एका कुंडीतल्यायचं थोडीशी पिवळसर वाटतात. अशी एकदम हिरवी गार नाय वाटत आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल?
अं, त्याला आहे ना थोडसं दूध आणि मध
मध
द्यायचं? हो दूध आणि मध द्यायचं. काय करायचं, थोडसं एक अं किती म्हणजे एक शंभर मिली दूध शंभर मिली दूध.
हा,
असं मिनिमम एक झाकण नाही का असं मोठं झाक नसतं ना औषध बाटलीचं आपलं झाकण, तेवढं तेवढं झाकण
म्हणजे चार चमचे समजा. आपल्या छोटे पोह्याचे चमचे असतात ते.
हो हो. आणि एक चमचा, एक चमचा मध टाकायचं. एक चमचा मध टाकायचं त्याच्यामध्ये आणि मनी प्लांट वरती धूळ बसू देणे नाही. मनी प्लांट धूळ बस
नाही धूळ तर बसत नाही कारण ते घरातच आहे, पण बाकीचे सगळे छान आहे, पण ते एकच कुंडीतलं काय माहिती की ते जरासं, मला असं इतकं छान हिरवं नाही वाटत आहे. मण मी त्याला खत तर काही घालत नाही, फक्त पाणीच घालत असते. मला वाटतं काय ते टाकावं त्या
मग ते पाण्यात हे? का तुम्ही मातीत केले लावलेले आहे?
नाही हे असं माती आणि ते आपलं कोकोपीठ असतं ना, ते मिक्स करून त्याच्यात लावले.
अच्छा. नाही तुम्ही मग ते त्याच्या मध्ये मध, मध आणि दूध सोडा तुम्ही त्याच्यामध्ये.
हो का फरक पण मग कोणी म्हणत ना की अ दूध टाकलं तर झाडं खराब होतात म्हणून.
नाही लांबून पा पाण्यात मिक्स करायचं दूध टाकून द्यायचं झाड नाही खराब होत बरं का! मध टाकलेली पण नाही होत स्वतः ते आपले जे कृषी खात्याचे जे आहेत जे अभ्यासक आहेत
हा.
तेच स्वतः सांगतात की असं असं करा म्हणून, तुम्हाला सांगु का केळी काय घ्यायचं माहिती का, अ केळी केळी घ्यायची. शेण घ्यायचं, हा के केळी घ्यायची गाव
केळ्याचे साल का केळेच अख्खे?
पूर्ण किळी.
अच्छा.
पूर्ण पकलेली केळी.
हा.
आणि पूर्ण पकलेली केळी घ्यायची आ गा गावरान गाईचं शेण घ्यायचं आ गावराण गाईचं गुमूत्र घ्यायचा
हां.
आ परत थोडंसं दही घ्यायचं दूध घ्यायचं, तूप घ्यायचं त्याच्यामध्ये आणि हो आणि गुळ घ्यायचा गुळ म्हणजे किती प्रमाण आपण टाक तोय ए याना सगळ्यांना प्रमाण आहे, मी तुम्हाला प्रमाण पण सांगेल कसं करायचं
चालेल चालेल.
आणि त्याचं काय करायचं विरझन तयार करायचं एका ड्रममध्ये प्लास्टिक च्या ड्रममध्ये विरझन करायचं आणि ते सात दिवस ठेव सात दिवस बाजूला ठेवायचं.
अच्छा, म्हणजे ते फरमेट सारखं होऊ द्यायचं पूर्ण.
हो सात दिवस बाजूला ठेवलं ना की आ त्याचं काय करायचं एक थोड्या प्रमाणामध्ये म्हणजे जसं आपण औषध वगैरे कसं देतो
हा हा हा.
स काय करायचं त्यात थोडं एक एक चमचा काढून त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि ते कुंड्यांमध्ये टाकायचं.
अच्छा.
त्यांनी रोपांची म्हणजे त्यांचं जसं आपल्याला कसं आरोग्याला आपल्याला पोषणाची गरज आहे हो ते त्याच्यापासून पोषण भेटतं त्यांना त्यांना पहा आपण कुंडीमध्ये झाडं लावतोय कुंडीतल्या झाडांना
हा त्यांना काय म्हणजे आपण जे खत टाकू वरण तेवढंच आणि आपण आपलं हे केमिकल खत नको हे नको म्हणता म्हणता काहीच टाकत नाही. येऊन जाऊन पाणी किंवा असं कडधान्य दूध
नाही.
किंवा आता आम्ही नॉनव्हेज खातो तर मी काय करते चिकन किंवा मासे धुतले तर त्याचं पाणी टाकते पण मग तेवढंस पुरेसं नाही होत ना त्याला. त्याची अशी म्हणाव तसं मग त्याला फुलं वगैरे येत नाही.
नाही नाही नाही तसं नाही का तुम्हाला सांगते मी हे जे आपण नाही. तुम्हालासाठी वेगवेग खतं. कंपोस्ट करत आता मी तुम्हाला सांगितलं हे पंचकाव्या म्हणतात याला.
अच्छा.
हा पंचकाव्य हे पंचकाव्याचं खत आहे हे खत वेगळं तयार होतं. तुम्हाला ना ते कं्पोस्ट कर तुम्ही जसं घरामध्ये कोथंबीरच्या काड्या आहे मी. तिच्या भाजीच्या काड्या आहेत. अ कां म्हणजे घरामध्ये कांदा. कांदा टमोटो. ह बटाटा वांगी हे म्हणजे रोज तुम्ही काढताय. म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामधला आहे आणि याच्यामधलं साली निघतात याच्यामध्ये खराब झालेला व काही काही खराबा झालेला स्. पण डायरेट कचऱ्यामध्ये फेिकतो कचऱ्यामध्ये फिककतो. तसं कचऱ्यामध्ये न फेकता काय करायचं एक मोठी बादली घ्यायची. बादली घेऊन काय करायच? तर ते त्याच्यामध्ये टाकायचं डेली तर त्याच्यामध्ये टाकायचं जवढा कचरा असेल ना म्हणजे जवढा. आप जो हे आहे तेवढीच तेवढीच माती घ्यायची त्याच्यामध्ये टाकायची.
अच्छा पण मग त्याच्यात काही गांडूळ वगैरे ठेवायचं का असंच नुसतंच.
गांडूळ वगैरे काही. ठेवा फक्त मातीमध्ये टाकून कजू द्यायच ते त्यां कं्पोस्ट खत गांडूळ खत वेगळ्या प्रकारात करत.
हा. ह् पण मग त्याच्यात असं ते बुरशी वगैरे नाही लागत. काय म्हणलं?
नाही नाही. नाही अजिबात बुरशी नाही लागत पूर्ण काळी होती ती बुरशी वगैरे त्याच्यामध्ये माती टाकतोय ना आपण. माती टाकल्यानंतर बुरशी लागू शकत नाही.
म्हणजे पण मग रोजच्या रोज आता आजचा कचरा समजा मी टाकलं. की लगेच त्याच्यावर माती घालायची.
हो लगेच माती टाकायची त्याच्यावरती म्हणजे आज तुम्ही मी ति हो एक घमिला माती आणून ठेवायची घरामध्ये एक एक घमिलं एक पिशवीमध्ये काय करायचं माती पिशवीमध्येध्ये ठेवूनच द्यायची गार्डनिंग मध्ये
त्यामुळे फ फळ फुल पण चांगली येत असतील ना या खतामुळे.
्या माझा अंजीर आहे ना अंजीर कुंडी मध्ये तीस चाळीस अंजीर. तर त्याला त्याच्यामध्ये कुंडीमध्ये हो.
पण मग मोठी कुंडी घेतलीय का तुम्ही त्याच्यासाठी.
अ तरी किती म्हणजे पंधरा लिटरची नसती का आपली पण हो हो हो बाल्टी एवढी आहे आणि आणि सगळे झाड.
ण नसतात का ते पण चांगलं ऑप्शन वाटतं ना. त्याच्या पॉलिथीन बॅग सारख्या असतात बघा मोठ्या मोठ्या.
त्याच्या हो ते ते पण छान असत गार्डनिंग साठी ते पण छान असत बर का. ते पण चांगलं आहे.
म्हणजे वजन कमी त्याच आपल्याला हाताळायला सोपं ते कुंड्यांची भीती वाटते. पण याच्यासाठी जागा पण भरर. े तुमच्याडे जागा भरपूर असेल माझ्याकडे एवढी टेरेस म किंवा खड . ती जेवढी जागा आहे तेवढीच,
काय ग आमच्याकडे गॅलरी पण आहे, टेरिस पण आहे आणि काय होतं. हा म्हणजे आपल्या नाही का पायर्यानवर वगैरे, ठेवतो आम्ही अस ऍडजस्ट करतो, जागा नाहीये एवढी पण झाडांचा
त्याच्याला ऊन लागत त्या झाड
झा नाही आपण हे म्हणजे कस आहे. ह म्हणजे ही घरातली झाडं
अच्छा! हा म्हणजे इंडोर प्लांट असतं त्या टाईप
हो घरातली झाडांचे वेगळे आहे. वेगळे आहे. आणि बाहेर ठेवायचे वेगळे अशी वेगळे माझ्याकडे घरात ठेवायचे पण आहेत जे घरात आपण ठेवतो आणि
एकदा भरपूर झाड आहेत.
आं
तुमच्या घरी एकदा यायला पाहिजे म्हटलं भरपूर भरपूर छान छान झाडं लावलेली दिसतायेत. माझ्याकडे आणि ना मला एक विचारायचं होतं, माझ्याकडे ना झेड प्लांट होत, खूप मोठं झालेलं बरं का खूपच छान झालं होतं, आणि मी एकदा गावाला गेली माझ्या मिस्टरांना मी पाणी द्यायला सागितल, तर त्यांनी अगदी भरभरून पाणी दिलं त्याला तर ते पूर्ण कुजूनच गेलं.
हो त्याला जास्त त्याला जास्त पाणी त्याला जास्त पाणी चालत नाही. त्याला कमी प्रमाणामध्ये पाणी द्यावं लागत म्हणजे कुडीमधली माती सुकल्याच्या नंतरच्या पाणी द्यायचं. म्हणजे झेड प्लाॅन्टला तुम्ही पंधरा दिवस पाणी नाही घातलं झेड प्लाॅन्टला तरी सुध्दा झेड प्लाॅन्ट
हो ना इतकं सुंदर झालेलं म्हणजे मी त्याला ना गावावर न आल्यावर छान अस तार वैगरे लावून जरा शेप देणार होती तर आल्यावर माझं एकदम मूडच गेला, ते बिचारा मरूनच गेलं झाड
हो ना, नाही मग त्याचे थोडस एक नाही नाही म्हणजे त्याच तोडून जरी, दुसरीकडे लावलं असतं ना, ते काढून
हा, नाही ना ते पूर्णच पिवळा पडून गेल, आणि ते असं ना मऊ-मऊ नाही का होऊन जातं.
हो हो हो गिळ गिळ
म्हणजे काही राहिलंच नाही त्याच्यामध्ये जीव,
हा मग जास्त जास्त म्हणजे खूपच प्रमाणात जास्त पाणी कमी जास्त झालं.
काय विचारूच नका, एवढा उत्साह वाया गेला आमच्याकडे कि, त्या अगदी भरभरून पाणी टाकलं, त्याच्या बिचार्यांची त्याची काही चूक नाही. त्यांना वाटलं छान पाणी देऊ मस्त झाड टव
नाही खूप आपल्याकडे ना जे आपल्या घरामध्ये आहे ना म्हणजे दारां मध्ये-मध्ये लय लावलेली, आणि गुलाबाचे फुल फुलं सर्व प्रकारचे गुलाबाचे फुलं आहे आपल्याकडे बर का, आणि हो आणि अ कसं सगळं अ हो हो जास्वंद आहे, स्नेक प्लन्ट आहे, ओरोगो प्लन्ट आहे. अ लिलीचे प्रकार चार प्रकार आहेत. लिली चार प्रकार आहेत. परत तुम्हाला सांगते
आता गार्डनिंग विषय आपला म्हणजे छानच रंगात आलाय. आता मला खूप त्याच्याबद्दल ऐकायच. ते एकदा परत बोलूया आपण हा, चार चालेल हो, ओके बाय बाय.
बाय.